हॅलो नमस्कार ताई. हॅलो प्रिया ताई आवाज येतोय, नमस्कार नमस्कार.
हो हो येतोय नमस्कार, छान आहे तुम्ही काय म्हणताय. मी छान, हॅलो हॅलो आवाज येतोय माझा. हॅलो.
आवाज येतो आवाज येत नाहीये तुमचा.
आता आला का?
हो हो आता करेक्ट
हा हा, हा ब्लुटूथ कनेक्ट होत ना त्याच्यामुळे, काय म्हणताय वटसावी सावित्रीची तयारी वगैरे या वर्षी अधिक महिना आल्यामुळे वटसावित्री पुढे गेली.
हो हो, तेच बोलत वटसावित्रीच चालू आहे ना. ता. अ झाली का तयारी सा ड्या वगैरे आणल्या का?
नाही मी उपवास वगैरे करत नाही आणि दुसरी गोष्ट वटसावित्रीला काही काही जण काय करतात वड्याच्या फांद्या तोडतात. म्हणजे जिथं आपण वृ वृक्ष वाढवायला पाहिजे तिथ त्या तोडतात आणि दुसऱ्या त्या दिवशी पूजा करायची. दिवशी त्या कचऱ्याच्या डब्यात आपल्याला जागोजागी रस्त्यावर दिस मला हे बिलकुल नाही आवडत कारण तशी ही ऑक्सिजनची पातळी आता केवढी खालावलेली आहे. बरोबर कि नाही उपस करण्यापेक्षा मला उपासना करायला भयंकर आवडते. त्या दिवशी तर मला मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवशी पाच जणी जर तुम्ही वड पोजणार असाल तर त्याच्याबरोबर पाच रोपही लावा.
हो बरोबर बरोबर बरोबर तेवढ्यापुरती का करावं.
आणि कस होत. हा सण कशासाठी होता माहितीये का आता आपल्याकडे गिरणी सुद्धा घरात आहे. नळ सोडला की पाणी येतो पूर्वी तसं नव्हतं पूर्वी लांब नदीवर पाणी आणायचं. च दुसरी गोष्ट धलण जात्यावर करायच. त्याच्यामुंळ कसं होत त्या बायकांना अ बाहेर पडायला बोलायला करायला वेळच नसायच. वेळच मिळायच
हो हो बरो बरोबर बरोबर.
त्रय याव त्यांना जरा ऑक्सिजन मिळावा वडाच्या वृक्षाखाली खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो. त्याच्यासाठी हे सण काढलेले अस पण लोक आहेत ना त्याचा वेगळाच वापर करतात. फाद्या तोडायच्या. इथं शहरात तर विकायला ठेवतात वडाच्या फांद्या माहिती आहे तुम्हाला?
हो वडाच्या काय आता जर आपण ह्याच बघ तो ना, ते आपला दसरा आ की दस पान हा आपट्याची पान, ती तोडून घेऊन य फांद्या तोडल्या जात आहेत वडाच्या दिवशी, त्याच्या फांद्या तोडल्या जात तात. आता गणपती आले की परत आंब्याची पूर्ण डहाळच हा त्याच्यासाठी तर पूर्ण छोटे छोटे आंबे ह ज्यांनी आत्ताच कुठे कोंब फोडलेला असतो ते तोडलं जात आहे. म्हणजे कुठेतरी हा हा हा मोहर फोडला जातो. आणि एवढे चांगले सुंदर आपले सण आहेत. ज्याच्यामध्ये हे गावाचे म्हणजे आता ब बघतोय गावाच्या ठिकाणी एवढे मोठे मोठे वडाची झाडं आहेत. बाहेर पण आहे म्हणजे आपण सिटीमध्ये पण आहे. आपण बघायला गेलो शहरामध्ये मोठ मोठे मोठे झाडे खडा आहेत तिथे जाऊन पूजन करायचं नाहीये लोकांना चछार पावलं पुढे नाही जायचे तर वरती आपल्या म ह्याच्यावर जाऊन तो फांदी तोडून आणायची ती लावायची हे करायचं आणि आणि फिरायच्या टायमला मात्र बाहेर जातील बर
जिथं आपले गणेश मूर्ती गौरीची मुखोटे हरताळ का ह्यांचा मान राखत नाही तिथं झाडांना कोण महत्व देणार आहे सांगा तुम्ही मला ते गौरी गणपती पतीच पण विसर्जन करतात त्या हरताळका कुठेही ठेवलेल्या असतात त्याच्यापेक्षा तुम्ही आणू नका आण देवाच पावित्र्य जर तुम्हाला राखता येत नसेल मनपूर्वक हात जोडा झालं बरोबर आहे की नाही
बरोबर अगदी बरोबर तुम्ही बोलत आहात
आणि
कुठे चालले आपण सगळं ते कुठेतरी थांबायला हवं
हो तुम्ही ना माणसात माणूस जपत नाहीये पण तुम्ही मूर्तीला महत्व देताय असं मला म्हण म्हणायचंय तुम्ही जावा ना लुळे पांगळे असतील त्यांना एक एक दिवस जेवण द्या तुम्हाला आशीर्वाद देतील मनापासून त्याच पोट भरेल तुम्ही ते मूर्ती मूर्ती आणा मग फुलांना आणि त्यातलं काय ते कापसा च वस्त्र आणा मग त्याच्यासाठी पाच फळ लागतात बाई कशाला तुम्ही लोकांचे बिझनेस वाढवतायत बरोबर का नाही
हो बरोबर तुम्ही घरी बनवा सगळ घरच असतात ते करात त्यांना मजा असते हे तस नाही करत बाजारात जातील बाजारातून गोष्टी आणतील पहिले कशी कापसाच्या झाडा म्हणजे झाडं लावली जायची त्याला कापूस यायचा त्याच्या पासून ते सगळं व्हायचं त्याच्या सगळं सगळं बोलतात ना नैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी पार पडल्या जायच्या
आता हे पत्री पत म्हणून विकतात बघा हर तळकील्या गौरी पूजनाला पाच जण्याांच्या फांद्या पाहिजे कुठल्या देवाांनी गित पाच झाडाचे ां पाहिजेत असं क कुठे लिहिलेलं आहे हेच कळत नाही यांची अंधश्रद्धा दहा याच्या माग मग त्या बांगड्याच पाहिजे हेच पाहिजे हो तुमच्याकडे पैसे तुम्ही आणू शकताल जिच्याकडे पैसे नाही. ते कुठून पाच फळं आणणार सांगा बघू तुम्ही
बरोबर आहे.
मला असं वाटत कुठेतरी हे थांबायला हवंय बरोबर
बरोबर आहे.
सण साजरे करा तुम्ही वेगळ्या प्रकारे साजरे अनाथ आश्रम मुलांना खाऊ वाटा एक वेळ जरी त्यांना तुम्ही दिला ना त्यांना बर असत आपली मुला ना आपण एवढे खाऊ आणतो. कधीतरी आन - मुलांना तरी मदत
हो गणपतीच्या सणासध आपण एक दोन दिवस असे. त्या दिवशी तरी लहान म्हणजे अशा अनाथ आश्रममध्ये किंवा आपण असं बघतोय तर रस्त्यावर जाणार जी खूप उपाशी लोक आहेत त्यांना अन्न द्या किंवा झप झोपडपट्टी मध्यें ज्या मुलांना खरंच काही नाही भेटलेला आहे त्या गोष्टी च नाही ते सण नाही साजरे केलेले आहेत. आपल्या घरातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना बनवूने घेऊन जाऊन दया.
मी तर आमचा अअ ताई भिशीचा ग्रुप प आहे ना आमचा मी तर सरळ त्या तेव्हा काय करते किंवा आमचा बर्थडे असतो कोणाचा मैत्रिणींचा मी प्रत्येकीला सांगते प्रत्येकीनि रोपच द्यायच तू मोगऱ्याच दे तू गुलाबाचं दे तू तुळशीच दे तू कोरफडीच दे पाच झाड एकीच्या घरात गेली की नाही आपल्यामुळे बरोबर ये की नही. मग
आमच्या इकडे हळदी कुंकवाला आहे ना महिलांनी मिलून तुलशीची रोपं आणली.
ह आणि दुसरी गोष्ट ह त्याच्यामुळे लोकांना झाड लावायची सवय होऊन जाते असआहे आणि अस पण नाही होत नाही श्रीमंत आहे बाई तिचं तिच्याशी चांगलंय त्याच्यामुळे तिनी तिला चांगल प्रेझेंट दिलं बघ माझ्या बड्डेलाही नि चांगलं असं होणार नाही ना सगळ्यांच एकसारखं होईल कोणाला राग नको कोणाला लोभ नको. आणि तुम्ही कशासाठी जमलाय चार विरंगोळ्याचे क्षण तुम्ही एकमेकींबरोबर घालवण्यासाठी जमलाय. उणी दुणी तर काय घरातही चालत.
बरोबर अगदी बरोबर पण तस कोणाला करायचंच..
नाही तसं नाही करायचं तुम्ही. टेकडीवर फिरायला जा तिथं आंब्याच्या बिया लावा जांभळाच्या बिया लावा तुमच्या मुलांनाही कळू दे जसं मूल वाढतं तसं त्या वृ वृक्षाला तुम्ही जोपासा असं मला तरी वाटतं.
पण आजकाल लोक जातय टे टेकडीवर जातयत प्लास्टिकच्या बॉटल्स टाकून येतायेत.
हो प्रदूषण करताय. रिकामा ऑडिओ आणि ऑक्सिजनची लेव्हल आता बघा ना कशी? शहरामध्ये पुण्यात मुंबई सारख्या नाशिक का असेना प्रत्येक घरात चार चार गाड्या मुलाची वेगळी, मुलीची वेगळी, आईची वेगळी बाबांची वेगळी अरे तुम्ही किती प्रदूषण कर काय?
हो मी तू त आता तर हेच चालू झालेलं आहे कीं, बड्डे आलं, ह्याला गाडी गिफ्ट करा. आणि घरामध्ये चार गाड्या जरी अस तरी अजून एक गाडी आपण घेऊयात बघा म्हणजे एक पाहुण्यांस अ हा....
चाललेलं आहे. मग तुम्ही तुम्ही मुलांना सांगा ना कि तुम्ही वाढदिवस अशा प्रकारे सा साजरा करा अनाथ आश्रमाला जा तिथे वर् डे साजरा करा असं आपणच आपल्या मुलांना सांगितल.. पाहिजे आपण ही के आहोत. करायला पाहिजे या गोष्टी. असं मला वाटतं.
हो आपल्यापासून सुरुवात केली तर पुढच्यापासून सुरुवात.. होणार आहे ना ते बिलकुल सुरुवात नाही होणार आहे.
हो.. बरोबर आहे तरी आता बऱ्याच ठिकाणी आहे ना, हळदीकुंकवाला वैगरे सुरु केलंय बायकांनी. रोप लावायची. रोप द्यायची. बऱ्याच ठिकाणी तरी हम् सगळीकडे पुढाकार महिलांनाच घ्यायला पाहिजे.
हम्म सगळ्यांनी आता प्रत्येक सण एवढा चांगल्या प्रकारेच जावेस साजरे केले जातील. गणपती उत्सव असो त्याला आता आपल्या आता दिव दीपावली पण येईल. आता बोल बोल तर सगळ आता आपले सणाचे दिवस साजरे भाईला एक प्रकार कारे सुरुवात होणार आता प्रत्येकाने पुढाकार आणि ते सगळे सण बर पावसाळ्यातच आहे येत कोणी जर त्या गोष्टीला ल ज्यावेळेस आपला पावस सुरू होतो त्यावेळेस आपले सगळेच सण चालू होतात
आता बघा ना अगोदर अगोदर चार तारखेला सात तारखेला पाऊस सुरू व्हायचा आता जून महिना उलटून गेला त अजून उन तीव्र क झा नाही नाही आहे हो वाढत चालल आणि हा आहे ना पावसाळा पुढे शिफ्ट व्हायला लागणार म्हणजे दिवाळीपर्यंत लक्ष्मीपूजन ला पाऊस पडतोय
हो हो हो एक दोन वर्ष नाहीये मी बोलते आता कितीतरी दिवस बघते तर पावसाला काय संपायचं नाव घेतच नाहीये डिसेबर आल म्हणजे बोल. बोलतात ना की अहो काय पाऊस असं प्रकार- आहे पावसाचे चार महिने राहिले- पाऊस आता बाराही महिने झालेला आहे माझ्या मर्जीचा मालक.
काही म त्याच्यामुळे महागाई होत चाललेली आहे सगळीकडे सगळ्याचे- भाव गगणाला- भिडलेले आहेत पण थोडेफार प्रमाणात मनुष्य हीच कारणीभूत आहेत. आगोद- आधुनिककरण तुम्हाला हवंय? मग त्याचे फायद्या बरोबर तोटे तुम्हालाच होणार आहेत असं काही आहे ते असं आहे जर परिस्थिती आपल्यामुळे हम्म-
बघुयात वटपौर्णिमा किती चांगल्या प्रकारे साजरीे होत-
हो हो त्याच्यामुळे तुम्हाला आतापासूनच वाट पौर्णिमे- त्या खूप शुभेच्छा चांगल्या प्रकारे हो हो आणि धन्यवाद चालेल चालेल चला ओके ओके ओके थँक्यू.